हो
हां. बोला ना मॅडम.
काय? तुम्ही जेवला काय?
नाही बाबा अजून नाही. मी दोन वाजता जेवत असते आणि सकाळी अकरा वाजता. हम्म, आमचा ब्रेक झाला की जेवत असते.
हो आम्ही एकला जेवतो एकला जेव होय घरीच असते त्यामुळं वरण भात आमच्या इकडं आमची भाषा वेगळे आहे ना जरा कोल्हापूरची
हा हा हा हा पण सॉफ्ट आहे अशी सॉफ्ट लँग्वेज छान वाटते ऐकायला
मी ज्यांना कॉल केले ते जास्त करून म्हणतात मला कोल्हापुरी भाषा लय आवडतं तुम्ही बोल त्याला असं म्हणतात मी याच्या आधी कॉल केलेला त्यांना पण आवडली ते नाशिकचे होते
अच्छा
त्या म्हणाल त्या कोल्हापुरात जरा बोलतात छान रिस्पेक्ट देतात मी घेऊन गेलोय महिनाभर राहून गेलोय असं सांगाल त्या मला मी म्हटलं हा त्या टीचर होत्या
अच्छा! मी पण टीचरच आहे.
हहह हह लास्ट टीचर, टीचर.
हो आणि आमच्या इथे कोल्हापूरचे मॅडम पण आहेत. त्या खूप हळू बोलतात. कोल्हापूरची लोकं खूप हळू बोलत असतात ना.
एक एक असतात ना त लई अशी एकदम स्ट्रॉग असतात आणि लई अशी आगाऊ असतात. घाबराय होत. हा. हहह एकदम असे कडक बोलतात. ह अन कोल्हापूर लोक वांड आहे असं म्हणतात.
नाही पण बोलताना सॉफ्ट पण असं स्वभाव जो असतो ना त्यांचा त असा थोडासा कडक असं टाईपचे आहेत ते.
हा. हा. इकडे कोल्हापुरात जास्त करून लोक तशीच आहेत म्हणजे असं तुम्ही छान बोला ना तर छान तुम्ही जर असं काय तर वेगळं बोला ना वाकड तर आम्ही आमच लगेच दाखवतो.
हो. पण ते खूप कामापुरतं बोलतात हो असं जास्त एक्स एक्स प्लेन नाही करत समोरच्याला किंवा अस जास्त करून स्वतःच जास्त नाही सांगत.
ते हा कसं प्रत्येकांचा वेगवेगळा स्वभाव असत. ते ना असं. हा. करीकडची लोक पण अशी, आपण चांगलं बोललो, चांगले भेटले लोक, तर चांगलं बोलतील. पुढची लोकं चांगली नसतील. जरा असं काय तर वेगळं बोलली भांडणं वगैरे काढाली, तर इकडंची लोक लय वाडेत. भांडण पण काढू शकतात. हा. मुंबई पुण्याची लोकयेत ना, तेवढेशी हे नसतात ना. शांत असतात. असू दे. जाऊ दे. चल जाऊ देेत. चला अस बोल
हहह मी पुण्यात राहते. पण मी पुण्याची नाहीये. मी जळगावचीये.
हा. हा. माझे नंदुबाई येत ना मुंबईचे येत ना. त्यांचे मीस्ट तर असे का तर. म्हणजे काय तर बोललं ना जाऊ दे ना. जाऊ दे ना. विचार करू नको. जाऊ दे ना. असंच करतात हह. आमच्या इकडे तसं नाही चालत. जाऊ दे काय नाही म्हणत. डायरेक्ट चालूच भांडण. भांडण. मुंबईचे येत ना ते. मुंबईत राहतात ना. हम्म. ते लोक कशी अशी जास्त हे करत नाहीत ना. भांडण वगैरे.
नाही आणि ऐकून घेतात ती लोक.
हा ऐकून घेतात समोरच्याच. जर लईच चुकलं, तरच बोलतात. आमच्या इकड तसं नाही. जरा चुकलं की लगेच. भांडायला चालू.
हम्म हम्म हम्म,. तसं पाहिजे पण. म्हणजे असे जे लोक कर तात ना. त्यांच्या मनात राहात नाही काही. असं म्हणतात ना. तोंडावर बोललं की, मनात काय नसते.
नसत. सरळ बोलायचं आपल आणि रिकामं व्हायचं.
तेच ना.
चांगले भेटले त त्यांच्याशी चांगलेचं राहतात, मग त्यांनी बोलतात. चांगलेत लई चांगलेत असं म्हणतात.
हम्म.
हा. त्या मॅडम पण म्हणत होत्या, मी महिनाभर राहिलेलो. महिनाभर मला छान माणसं भेटली म्हणून.
हम्म. हम्म. हम्म.
असं म्हणत होत्या. फिरायला आलेल्या त्या इकडं.
अच्छा! नक्की, तिकडे आले की येते. कोल्हापूरच्या मंदिरात, मंदिरात. येणार मॅडम मी.
कोल्हापूरच्या आंबबाईला.
हो, तेव्हा येते तुमच्याकडे.
तुम्ही बालाजीला वगैरे गेला नसेल म. बालाजीला गेलाव या लागत आमच्या इथ. कोल्हापुरात. या हा. त्याशिवाय बालाजी पूर्ण होत नाही दर्शन.
हम्म.
कुठून तिकडं वगैरे आला तर या.
तुमच्याकडे अजून काय फेमसे?
आमच्या इकडं होय, तुम्ही काय नॉनव्हेज खाता काय? आमच्या इकडं नॉनव्हेजच फेमसे.
हो हो हो.
कोल्हापूरी तांबडा, पांढरा रस्साा. आणि कोल्हापुरी मिसळ फेमस आहे. आंबा भडंग फेमसाय. इकडे, भडंग फेमसे, आमच्या इकडे, आंबा भडंग.
पण खूप झणझणीत असते हो तिकडे. जेवन. आमच्या पुण्यात एवढं झणझणीत जेवण नाही खात.
नसत. हा मुंबई, पुण्याला लोक जरा अस म हम्म! आमच्या इकडे नाही चालत. लोकं घेत नाहीत. तिखट असं लाल लाल दिसायला पाहिजे.
हो रस्सा एकदम लाल दिसायला पाहिजे आणि तिखटही अस ते त्याशिवाय खाणार पण नाही.
मग ते आता मी माझ्या नंदुबाईंच्या घरी गेलेली पंधरा दिवस राहायला तिकडचं जेवण जेवली पंधरा दिवस मी आमच्या घरी येऊन कधी जेवतोय असं झालेलं मला. मी तिथं जेवलीच नाही असं वाटालत बापरे! म्हंटलं कसं काय जेवतात. ती त्याला काय सुद्धा घातलेलं नव्हत चटणीच नाही नुसती हळद वरून एक मिरची असंच असत जेवण.
तेच ना तुमच्याकडे ठेचा पण खूप असतो ना. ठेचा- ठेचा
हो ठेचा आणि भाकर आणि इकडे चुलीवरची भाक कर हॉटेलातनी असती मिळत्या. चुलीवरचं जेवण मटण, चिकन असं मटणासाठी लय फेमस आहेत लोक इकडं मटन मटन लय आवडतं लोकांना.
हो हॉटेल्स पण खूप आहेत ओ ते तिथे आल स्टँड स्टँडवर उतरलं ना बस सटँडवर की हॉटेल्स खूप दिसतात. बाप रे!
भरपूर हॉटेल असतात. एक एक हॉटेलासनी तर नंबर लावायला लागतात, आधी असे हॉटेल आहेत.
हो. कोणकोणते हॉटेल आहेत अशा म्हणजे जर आले ना तर मग त्याच हॉटेलमध्ये जाणार.
होय अ सातबारा हॉटेल एक हाय. परत उडपी हॉटेल एक हाय.
ओके
आणि हा परत इकडच्या रंकाळ्याच्या स्टँड वर एक हाय हॉटेल त्याचं नाव काय आता सुरभी म्हणून एक हाय. भरपूर हॉटेल आहेत अशी. आणि असे नाही की त्या हॉटेलातच फक्त आहे जिथं जाईल तिथं चव आहे ना अशी अशी चांगलीच असते कुठ पण जा तुम्ही हा म्हणजे इथल्या हॉटेल
कोल्हापूर तांबडा रस्सा आणि काळ रस्स्यासाठी फेमस म्हटलं म्हणजे हॉटेल तर मग इथे बेस्टच राहत असेल आणि घरगुती भेटलं तर अतिउत्तम
हो नॉर्मली जरी गेला तुम्ही साध्या हॉटेलला तरी तिथं पण छान मिळतं कारण ते अ सगळ्यांना माहितीय आहे ना करायचं कसं कसं असतयं आणि ते सगळ्यांना एकच मसाला सगळी वापर तात ना
हो
त्यामुळे सगळ्यांना तो आवडतोच मला आता विचारून भर म्हणजे असं मी भरपूर कॉल लावले ना मी कोल्हापूरची आहे म्हणून सांगितल्यावर मला सगळेजण पांढऱ्या रस्स्याची रेसिपी सांगा पांढऱ्या र रस्स्याची रेसिपी सांगा मी किती ति जणांना सांगितल्या
म्हणजे कळ करायला येत नाही ना ते रस्सा कारण इथंच फक्त मिळतो आमच्या इथं कोल्हापुरात
कसां करायचा असतो तो मलाही सांगता का
तो कसा करतात आता सपक रस्सा करतो ना आता हळद मीठ घालून पाणी काढतो की आपण
हो हो
तसं ते पाणी काढून घ्यायचं आणि नारळाचं दूध तयार करून घ्यायचं नारळ खवायचा असा आणि त्याच मिक्सरला वाट कराय आणि ते हा का कपडामध्ये गाळायचं कापडामध्ये घालून ते दूध काढून घ्यायचं आणि तो सक रस्ता काढून घेतलेला असतो ना आपण पिवळा
हो
तो एका भांड्यामध्ये लवंग आणि हे घालायचं मिर आणि अ तो रस्ता होतायचा त्यात मीठ वगैरे घालायच जरा आणि जरा थोडी हळद घालायची आणि उकळा काढून घ्यायची उकळी काढून झाल्यानंतर ना तो दूध काढून घेतलेला असतं ना ते नारळाचं त हा उकळी काढल्यानंतर ते नारळाचं दूध शेवटी होतायचं आणि नारळाचं दूध तल्यानंतर ना थोडसग थोडस उकळायचं दोन सेकंड दोन दोन मिनिटं उकळायचं फक्त जास्त पुढं जाऊ द्यायचं नाही नाही तर ते फुटल्यासारखं होते नारळाचं दुधामु आणि तो गरम मसाला मिळतोय रस्साचा पांढरा रस्सा मसाला
अच्छा
ते पॅकेट एक टाकायचं ते पॅकेट टाकून उकळी उकळी काढल्यानंतर ते टाकल्यानंतर ना हलवायचं आणि ठेवायचं उतरवून सोपच आहे काय करायला लागत नाही फक्त तो मसाला मिळायला पाहिजे एवढंच
मसाला मिळायला पाहिजे मग जर कोल्हापुरात आले तर तिथं दुकानांमध्ये तो मसाला विकत मिळत असेल
हो हो
मिळत असेल ना हा मी मागच्या वेळी आले तेव्हा आणायला पाहिजे होता
डी मार्ट डी मार्ट ला मिळेल की डी मार्ट वगैरे असते ना तुमच्या इ
आमच्या इकडे मी बघित ना मॅडम मला नाही मिळालं रिमार्कला पण
होय आमच्या इकडे सहसा असं छोट्या दुकानात
तुमच्या तिकडचा तो ठेचा मिळते पण मसाला नाही मिळाला
होय
हां मग म्हणजे कोणता पण मसाला नसेल ना चालत तुमचा तिकडचा वेगळा राहत असेल ना
होय होय वेगळा असत म्हणजे तिथं त्याच्यावर लिहिलेलंच असतं एक कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मसाला
हा
असं लिहिलेलंच असतंय त्याच्यावर ते कळतच आपल्याला
नेक्स्ट टाइम गेली तर शोधते व्यवस्थित हम्
बघा नाही तर ह्याच्यावर पण मिळते की मागवल्यावर मागवायचं ऑनलाईन
होम
तसं पण चालतय म्हणजे
ऑनलाईन मागवया नाहीतर त तकडे आले ना की घेऊन आलं तर बरं पडेल
होय हो आणि ह्याच्यावर लिहिलेलं पण असते मॅडम त्या ह्याच्यावर अ पाकिट वर लिहिलेलं असते रेसिपी ती त्याची बघून केली तरी पण चालते काय सोप ि आहे फक्त एवढंच कि लय उकळवायचं नाही त्याला दूध व घातल्यावर चालते की आपल्याला पाहिजे असली तर टाकायची एक तेलामध्ये त्या माझ्या मुौली छोट्या आहेत ना मग त्या खात नाहीत म्हणून मी टाकत नाही मिरची
ओके आणि असं हॉटेलमध्ये तिथं मिळते त्याच्यामध्ये मिरची असते का
असते असते की मिरची असते त्यात त्या तेलामध्ये मिरची टाक टाकायची खडा मसाला टाकायचा आणि ते ओतायचा रस्सा पांढरा आणि दूध घालायचं दूध घालून झालं की मसाला टाकायचा मसाला टाकलं की उकळी काढायची झालं
मर वा
फक्त दूध ह दूध फक्त जरा घातल्यानंतर लय उकळवायचा नाही हा नॉर्मल रस्ता कच आपण जास्त उशीर उकळ शकतोय ना काय होत नाही हे कस जास्त उकळून चालत नाही हा.
हम्म एका नारडामध्ये किती वाटी बनते मांडते.
पाच स स सात सात वाट्या तरी होतोय. आम्ही एकताना राात सात नाही नाही आपला ते रस्सा असतोय ना रस्सा तोच का नाही नाही पाणी थोडस घालायचं ते आपलं भांड असताना दूध काढून ठेवलेलं वगैरे त्यात जरा गरम पाणी घालून जरा एक वाटी ऍड करायची फक्त एक वाटीच ऍड करायची जास्त वरून पाणी घातल्या त्याची चव कमी होते व्हाईट कलर हा ते पिवळ्या कलरच असतं ना रस्ता पिवळा तोच जास्ती काढायचा आपण. सात वाट्या होतोय बघा तरी पण म्हणजे आपल्याला नॉनव्हेज जास्त आणायला पाहिजे नॉनव्हेज जास्त आणलं की रस्ता जास्त निघते ना एक एक किलो तरी पाहिजे कमीत कमी. हा असं असते तेी पाणीला घातलं की टेस्ट कमी येते बघा कम पाणी लई वापरा याच नाही. आमच्या इकडे सात आठ वाटे करतोय मी संपून जातोय अ. हां छान लागते ना.
चालेल हो मॅडम चालेल चालेल थँक यू खूप छान रेसिपी होती.